हॅलो, हॅलो हा यावर नही याय लागला कि फोन.
होय ब
आण ऐक की आता त्या मॅडमला विचारल, मी ती काय म्हणली सांग. एका नंबर वरन चार वेळा करू शकतोय म्हंटलीय.
म्हणजे एकाच नंबरला
हा एकाच नंबर वरन चार वेळा करू शकतोय, म्हणजे ती काय म्हटली. आता समज तुम्ही, आणि तुम्ही आणि मी मै मैत्रिणी, मैत्रणी आहे. हं तुम्ही मला चार वेळा करायचा. आणि आपण दहा मिनट, बोलायचं. परत आप त्यो माझं झालं परत ती मला चार वेळा करणार, परत दहा मिनिटं बोलायचं. असं दोन्हीच मिळून माला म्हण ते पेमेंट एकटच आपणच बोलून चालत नाही, म्हटलीय तिकडन पण याला पहिद नही, आपुण पण करायला पाहिजे फोन आस.
हं मग आता मी ह्या नंबरवरन, करते की तुला.
हा चालतय की आता मी, आता मी, केलो कणी परत एक थोड्या वेळानी तू कर परत मी करतो, असं चार वेळा करायचं.
हा करूया नी.
हा!
हूं आता काय बोलते यावर.
बोल, बोल काय बोलतीस बोल.
बोल रेकॉर्ड झाले, त्यांना सगळं समजते बोल.
समजू दे, मगाशी माझ भाऊ अन मी तर भांडलोय फोनवर. चालू फोन अ अग आम्ही दोघं पण असंच फोन लावून बसलेलो. हो, आम तेच की त्याला सांगायलो त सगळं मग त्याच्या मोबाईल वरून आणि घेतलो त्याच्या मोबाईलवरन घेतलं ऍप. त्याच्या मित्राच्या मोबाईलवरून घेतलंय.
मी माझ्या भावाच्या नंबरवरन पण करतो णा, त्यावर पण करतो तुला कॉलिंग -
कर की, त्याला म्हणा चार कर मी पण चार करतो. हह म्हणजे टोटल आपल्याकडे फक्त आठ मोबाईल असलं आठ नंबर असलं - ते बास आहे. आमच्या घरातच आठ होत्यात. आता हॉस्पिटल मध्ये गेलो का नही हा -हॉस्पिटल मध्ये गेलो की नही तिथल्या दवा हं - बायकांचा पण मोबाईल - त्याच पण करत बस मग.
हं, आले का - हो, ऐकायला कमी पण येतंय ना ग? पैसे? म्हणजे कॉल केलं, ऐक की कॉल केल आणि जर त्यानं रिसीव नाही केलातरी - पण पैसे -
नाही नाही, बोलायला पाहिजे गं आपलं -आपण. एकशे ऐंशी मिनिटं बोलायला पाहिजे आपण एवढ्या सगळ्या कॉल मधन.
हा हा हा.
एकशे ऐंशी मिनिटाचं काय तर ते लिमिट आहे वाटतं, तेवढं आपलं बोलणं व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या नंबरवरन असं.
हां - ठीक ए कर.
आं -आ बघ आज काय मोबाईल वरून करूया. करावं म्हणते का उद्या दुसऱ्या मोबाईलवरन - करूया, उद्या दोन मोबाईल वरून करूया, सकाळी चार आनी संध्याकाळी चार. आमच्या घरातल्या मोबाईलवरन पण ममी मोबाईल वरन पण करतो मी तुला. थोडं - काय बोलायचं?
काय सण बिन असल त- मीच बोलायचंय ते - म्हणजे सुट्टीला काय केलीस, हे ते असलं, तसलं तेच बोलायचं हाय. तुला दुसरं काय येतंय?
अं मी उठतोय, दहा वाजता.
चांगलं हाय बाई. तुझी मम्मी काय बोलत नाही, माझी मम्मी तर नऊ वाजल्यापासनं दहा वाजल्या म्हणून सांगत असत्या मला.
अं मम्मी काय बोलत नाय होय आमची? मम्मी आम आवरत्या पटापटा कामाला जा त्या, उरावर माझ्या चार पाच कामं टाकून. धुण्याचा ढीग, भांड्याचा ढीग, मग ते मी उठवून करत बसतोय.
हाम्म. काम हाय तुला आता पाचपर्यंत.
हो अगं मला आता कॉलेजच टेन्शन आलंय शारदे, कॉलेज सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच.
होय.
तोय पाचला, कोण कोण जाऊन आला नदीवर?
मी, मम्मी, पप्पा.
हा हा मी पण येणार आहे सोड, रात्री गणपतीला ति कडं.
हा चहाला हाय ते.
तेच की म तवर नऊ पर्यंत सपल.
म होय.
बघायच व्हिडिओ बघून समाधान मानायचं. सोडत नाहीत ग लवकर. हम्म मिळत नाही सुट्टी.
जॉबचं असलं की असंच असतंय बघ.
असंच असतंय बघ, सगळ्यात अडकून पडतंय. कायसुद्धा कुट्ट असल ते नं यायचं पातला.
श्रद्धा जाणार आहे काय?
काय माहित नाही बाई, तिचा ओव्हर कॉन्फिडन्स होऊदे पहिला नाचून. आता पहिल्या कॅपराऊंड लिस्टचं? काय माहिती. तीज अजून तिला कॅपराऊंडची लिस्ट लागल्या पहिली आज, ते तिला अजून माहित नाही.
होय लागल्या, सी ई टीनं हे केलंय डेट.
हम्म युनिव्हर्सिटीचं लागलंय फक् त.
सायबरची डेट तर डिक्लेअर झाल्या म्हणून सांगितलंय, अजून कधी ते नाही
मग अभिनंदन सराला मी पण आज फोन केलं तो सर पण म्हटला एक तयार ठेवा डॉक्युमेंट, आता एक दोन दिवसात रजिस्ट्रेशन चालू होईल.
हम्म.
मला ते एल सी तेवढी एल सी आणायची आहे. अगं कॉलेजमधन.
होय तेच राहिलेय.
हम्म.
आणि काय.
काय नाही बघं.
ती काय म्हटली बारा मिनिटं, बारा मिनटं झालं की आपोआप फोन कट होतोय म्हटली
मला आलं ना आपला अजून.
बारा मिनिटं.
कथ आत्ता पाच मिनिटं झालाच शाने.
असं चाळीस, चाळीस मिनिटं बोलायचं आहे शारदे. म्हणजे माझ्याकडनं चाळीय आणि तुझ्याकडं चाळीस! चाळीस.
तेच क तोंडात नाही तेच पड्या लय.
हा काय बोलायचं एवढं तेच म्हणा आधी एक बोलत होतो आपण
ते जा जाग विषयच होत नाही आता काय का सांग काय बोलणार सांग?
होय काय विशेष नाही आता
अवघड हाय
हम्म आज एका फोनचं तर करायचं बघ कमप्लीट शारद दे.
अ बाई मोदक करणार आहे, जावई मी यांनी एवढं. कोण आहे गं त्यात.
व्हय काय,.
प्रोन आहेसोय हाय पई हाय बाई घरात आहे‌. आता आवरून जायाच चल पाच वाजाय आलं.
होय.
हम्म.
अणि काय?
काय नाही बघं. तुमचं काय चाललंय.
पर्सनल काय तर बोलायचं म्हणलं तवघडंच चार चौघ पण.
मत आज तनी हे पण ऐकलं असतील. वर तीन इंच एवढा पर्सनल काय असणार आहे.
ह असतीलल ए काय काय सांगायचं. तो मला म्हणायचं
चांगलं सारखं नाही का
हा तर आता ऍडमिशनचं टेन्शनच आलं कधी एकदा उद्या आणि रिकामीी उद्याच झाली मला
हम तू त्याच्यावर चा आले तुझं तर निदान सगळं मार्क्स तर चांगलं
मारक बिरक नाही मारकच तेवढं चांगलं आहे
बाकी की काय तुझं सगं डॉक्युमेंटस प नाही आहेच की
पैसा
हो पैसा असतो एवढा रसवढायचं स्लर जि माग तुझं पण येतं ना कास्टू मध्येच
ये तय आहे अगनाही आहे का स्कॉलरशिप काय सगळ्या सरसकट मुलींना पंधरा हजार फि आहे मुलांना मुलांना लागू आहे ते पोरला लागू आहे ते फक्त स्कॉलरशिपच एमबे ला एक लाख पंचवीस द हजार फी आहे तिथे बिकेटीला
हाडालाच नुसत हाडालाच नुसत
मग काय तर बाजार केलाय त्या डिग्रीचा
बकी तर म काय
हो नाही क हा बोल
हम् ह् बोल
अगं परवाय करील बघितली काय आम्ही ते अ हे होतं म्हणजे असं वॉयस होता फक्त एक मुलगी होती ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत बोलत होती आणि ते सेम शारदे सेम टू सेम तुझ्यासारख आवाज अगं खरच आम्हाला पहिला तसच वाटलेलं मी तुला फोन लावणार होतो तवा्हाच तुला पाठवतो बघ मी इं्स्टाला तरी हाच न इंस्टाला
होय आहेताती होय ह
अ
तुझ्या ए आयडी सर्च केल नाही मिळाली मला
कस काय
काय माहितीय साक्षी हा तुम्ही मला हे केला ना बघतो
हा तू मला पाठव मग मी टाक
हा मी नारळ फोडला नाही
किती झालं
तिथं राहिलात बघ
अजून एक दोन मिनटं बोल
मोदक करणाऱ्याशिवाय आज कसलं करणारयस
हा जोय आंबा फ्लेवर
आ
कसलं
तुमचा उपवास नसतय आंबा फ्लेवरच ग
मँगो असं म्हण ना मग
हा मॅंगो
हम्म
हम्म मला अंडी ऐकू आल अंड्या जा अंड्याच
छी ग बाई
संकष्टय आज अं
असते ना
तू सगळं खा तू खातेस नव्ह नाही उपवास नाही बाई करत मी महाशिवरात्रीत चा अन हरतालीकेचा तेवढंच करतोय.
आणि
किती झाल ग? दहा पस्तीस
किती मिनटं झालत?
दहा पस्तीस.
झाले झाले कि म आता. ते आपल्याला म्हणाले बोला तिकंदन हम्म.
ठेऊ काय?
हा हा.
ट लावतो थांब कट करून.